हा येेतोय आवाज.
हा येतोय आवाज
हम्म दाखव वाचूव न आता.
थांब मला एकदा बघू दे
ब वजनसा,
हा
हा मस्कल तर डबा नव पडक्याल बाधायला लागलात ते बघ मस्केला केला मस्त पैकी फडक्यात भाजी भाकरी द्यायला लागलं. हम्म तिकट भाजी.
काही असा आवाज होऊ देऊ नकोस शांत जागेत जाऊन बोलायला सांगितलं.
शांत जागेवर का?
हम्म
बरं बरं आवाज होऊ देऊ नको.
हो थांब कुठपर्यंत आलतोत ग?
जाऊ दे तिकडं काय चाललंय तुझं सांग?
अ काही नाही आगं मस्त आहे सगळं बसले हे करे केलेय.
हम्म त्या दिवशीच्या अर्धी तुझी हिस्ट्री सांगायची राहिली ना.
कोणती ग?
स्वयंपाकाची?
पप्पा आले पप्पा.
पळ पटकन.
हो ना.
काय चाललंय तुझ?
काय चाललय तुझं?
गीतेसर आले, मंग पळायला लागली.
आपलेत होणा
काय भीती ग, एवढं त्यांना?
गपये, तुझी कशी मग फाटती.
हं हं ही, सही बात ये.. सही बात हे. आं?
कुड बोंबलत बसलीस?
गच्चीवर चालले, गच्चीवर ह, वाह भाई. काय हवा सुटली, मस्त. फिनिंग एकदम लाग झालं. हो बघ ना येऊन. काय ग? काय बरिस का तब्येत पाणी?
तब्येत पाणी, लेकरं बाळ सगळे बरे येतं.
आई, कधी झाले?
अग तू ग
हां हां आस बोलकी, जरा.
हां मग, तू डबल मिनिंग काढते, त्याला मी काय करू?
मग तू पण असं, माझे तुझे असं बोल
हि माझे तुझे लेकर.
हं हिं, नही ग तुझ्या मम्मीचे, माझ्या मम्मीचे असं बोल ना
हा दोघींच्या मम्मीचे लेकरं, एकदम ठंन ठणीत यत.
काय मग बाकी?
काई नई बया बरं ये.
पाऊस पाणी बराये का तुला?
हां पाऊस पाणी बरा ये, आता काय करती? पावसाला जुरजुर झुरजुर चालूच होते आज.
हम्म, मग क्लासला गेली होती का नाही?
गेले होते बाई, क्लास ला गेले होते, सात वाजता. त सात ते अकरा गेल ते ना.
तू क्लासला जात जा.
तीन दिवस झालं, मी रेगुलर जाते.
हो.
अं.
तू क्लासला जातानी मला उठवत जा बरं.
तू उठत नाहीस, आज तर उठले बी नव्हतेस वाटतं थोडं बी नाही अशी एकदम अशी सुनसान होतेस.
हो तू उठवजा येत जातानी.
हां तसंच करावं लागलं. मीही चार वाजल्यापासून अलाराम लावून ठेवते तेव्हा कुठेतरी जाऊन हं पाच साडेपाच सहा वाजता उठ ते.
हो, हो मला उठवत जा आता.
हम्म, काय करायचं तू तू उठली की मला उठवायचं.
हां, हो. आणि नाही उठलीस तर पाणी आणून टाकायचं का चेहऱ्यावर तुझ्या?
हम्म.
थंड, थंड थंड.
हो थंड थंड कूल कूल.
थंड थंडते ऍडव्हटाईज येत होती ना ग मधी?
हां थंडा थंडा कुल कुल.
काय करते धडपडते का मोने एका जाग्यावर बस
आग बसूच वाटत नाही एका जागेवर, फिरते मस्त.
हम्म, पाणी आसन ना गच्चीवर?
हो. मी पाण्यात फिलून राहिले.
तू फिरून अं राहिली?
हो.
कसं वाटू राहिलय तुला?
काही नाही ग मस्त, तुझ्या आशीर्वादानी.
बाई माझा आशीर्वाद कायच सगलच लागाय लागलं बाई?
हो ग. काय मानस, समेक्षाची काही नवीन अपडेट?
नाही बाबा अपडेट नाही, तिने मॅसेज केलता. म्हणली किय कुर्ती येणारेय. कुर्ती
हां.
कुर्ती येणारेय मी तुला पैशे देते. तेवढी घी, मी म्हणल मी नसत घेत. म्हणलं तू माझ्याकडे आणून दे म्हणल कुर्ती मी घरी येऊन घरी घेऊन येईन म्हणल तुझ्या.
मला काही जमत नाही म्हटलं ऑफिस वरती जाय इकड तिकड जायला.
हां हां.
घेऊन ये म्हणलं घरी, मी देते तुला.
मग काय बोलली ती?
काय नाही म्हणली, ठीक आहे म्हणली.
हम्म. अं आयुषची काय खबर मग?
आयुषची आयुषची काय खबर नाय. सध्या त्याच चांगल चालूये वाटतयं.
हो का हानी ताची
आणिता बई
डब्बे करतात का काय ग त्या
त्या नाय करत ग
हा
अमृता ताई करतात.
त्यांचे कितीचेेत डब्बे
आ
डब्बे कितीक येत त्यांच्याकडं
कुणाकडे
अमृता ताईंकडे
अ दोन तीन येत वाटतय.
भाई इतके कमी
अगं कमी कस सहा सात आठ नऊ हजार पडतो वाटतं महिना त्यांना डब्याचा
नाही ग नऊ हजारावर कसं परवडेल ग जिज्ञानासा
अग बाळा ती म्हणली नायं का मम्मी सहा हजार रुपयाच ते ऑफ बँके तल कोणतरी घेतयं. हा आणि तीन हजार इकड पोरी घेतात वाटते पोरी पोरगी हा पोरी घेतात दोन डब्बे तीन हजारांनी ते बँके मानसला नाही ना आवडल
बाई खरंच ते होपलेस ये बरं
त्याज चांगलं कधी आवडतच नाही काय काय आयुष्यात
काहळ तर अगं एवढा चांगला डब्बा देतेतं त आम्ही पहिला शिकेला बाबा कुणाला तरी त्यांचा डब्बा नाय आवडला.
तेच मला तरी तेच वाटतय त्याला चांगलं आवडतच नायं.
काय त
हम्म कायं तब्येत पाणी बरी ये का म तुझी
अ माझं बीपी वगैरे सगळं ठीक ये बघ हर्ट बीट पण चांगलं चालेला त फक्त थोडा ऑ ऑक्सिजन घ्यायचा थोडा प्रॉब्लेम येतो. बाकी सगळं ठीकठाक ये हा तुझंच सांग काय म्हणती
कमी कर ग तब्येत कमी कर
अ कार्बन डाय ऑक्साइड सोडते बघ मी बाहेर नाकातून ते ग्रीन प्लांट्स घेतात बघ ऑक्सिजन आपल्याला देतात आणि ते सीओ टू ऑब्झर्व्ह करतात. त्यांच्या आतमध्ये
हो हो का
हो आपण काय करत जास जस क्वीज वगैरे असं विचारत जाऊ
हम्म मी फिरायला लागले मस्त त वॉक करायला लागले वर चीक घर एकटी होय एकटीच आहे मस्त
वॉकिंग वॉकिंग वॉकिंग विथ टॉकिंग करायलीस काय तू?
मग तुझं कस तब्येत पाणी?
तब्येत पाणी बरी आहे ग माझी फक्त थोडा विकनेस आहे.
विकनेस आहे आणि थोडा वेटचा प्रॉब्लेम आहे बास.
हो वेट वाढवावं लागेल.
हो ना सध्या किती वेटय तुझं
हम्म.
हॅलो वेट किती आहे तुझ सध्या?
माझं थर्टी नाईन.
गप्पे.
अगं थर्टी नाईनच हायना कितीय मग?
चाळीस बेचाळीस अस ना.
थर्टी नाईन आहे बाबा.
भाई वाटत नाही.
हम्म.
वाटत नाही ग.
काय लई जाड वाटते का?
नाही नाही नाही कारण की प्रज्ञा दिदीचं पण असच आहे ना थर्टी एट थर्टी नाईन.
हा.
हम्म तिला सुकडी आहे तू बघितलीस. नाईस एखाद वेळेस आल्यावर दाखवीन बघ तुला तुला म्हणल होत लास्ट त्यांनी चांगलं चल म्हणून पण तू येतच नाहीस रिक्षा बरोबर म्हणती बघ
काय?
त ही. तिरी ओढायलाच पाहिजे बघ तुला चांगलंच ओरढायला पाहिजे तिरी
बरं.
हो.
हम्. काय मग अभ्यास वगैरे कस चाललाय?
अभ्यास वगैरे तर बघ चालूये चांगला बऱ्या पैकी कारण की तर सगळं कॉन्सन्ट्रेशन मी असं म्हणजे अभ्यासाकडेच करायली गेलीय आणि क्लासमध्ये पण सध्या केमिस्ट्रीच बघ नवीन चॅप्टर चालू होणार आहे आमच उद्या सो मग ते लक्षात पुन्हा असं कॉन्सन्ट्रेट करायच तिकडे केमिस्ट्री कडे आणि फिजिक्सच पण गालिब सरांचं चांगलं चालू आहे. आणि प्रशांत सरांचं थोडंफार कळतंय थोडंफार नाही कळत
हा हा आणि मार्क किती आले त्या दिवशीच्या पेपरला
अ कमीच आले असतील बघ कारण की मला लय घाण नाही. मी चेक केला. त्या आन्सर की वरती पण ते मार्क लईच कमी या लागले म्हणून माझा इंटरेस्टच गेला मग पुढच्या नाही चेक केले.
हो किती आले होते?
हो खायत असतील पन्नास साठ
कशाला?
केमिस्ट्रीला.
हा चांगलं येतं तरी पण
गपये माय एकशे ऐंशी पैकी पन्नास साठ काहीच नाहीत.
नाही ग मला चाळीस आले होते शंभर पैकी
चांगले आलते ना गं तुला शंभर पैकी चांगले आहेत ना
हो पण साठ अ साठ पर्यंत गेले होते ना मी साठ पासून रिटर्न चाळीस बर आले म्हणजे मला फक्त एकशे तीन आले त्या दिवशी हा
सो मंग चांगलेच होते.
हो एकशे तीन
आ
एकशे तीन आले होते का मला वन हंड्रेड थ्री
टोटल
हो टोटल
म्हणजे किती टोटलचे हंड्रेड आऊट ऑफ वन हंड्रेड थ्री थ्री
हा मॅथला काय फोर्टी वाटत न फोर्टी टू का फोर्टी थ्री असेच काही तरी होते. त्यात काय माझ्या लक्षात नाही.
आणि फिजिक्सला
माझ्या कोणत्याच लक्षात नाहीत गं